हलोमणं. - कॉल आमचं उचलन झालांय बघा तम्ही.
आं-
काॅल आमचा उचलंना झालाय तुम्ही.
आवो तुम्ही उचलून बोलनां झालांयसा आणि काय उचलून बोलुया उचल ना म्हणतायंसा. उचाल्यांवर बोलना झालायंसा हॅलो हॅलो करून ठेवला फोन तौ दमलो आम्ही बोलून.
काय काय चाललंय तुमचं?
आमचं आता बघा ते- दळण टाकाय चाललंय घरातलं चक्कीत, आता काम चाललंय.
तुम्ही माग मला म्हंणलेला लॅपटॉप नाही तर कायतरी घ्यायचाय.
कोण म्हणलेल?
तुम्हीच की कॅम्पुटर का लॅपटॉप घ्यायचा-
आवो आम्ही आता चक्की घेतली आणि आम्ही आता दळणाचा व्यवसाय चालू केलायं बघा.
कसं कसं घेतलं? काय काय लागत-
आवो कसं म्हणजे चक्की घेतली एक आटा चक्की घरातली बारकी- आणि त्याच्यावर आता घरगुती दळणं मग दळतो आम्ही दुसऱ्यांची पंचवीस रुप- पै पायली-
पायली म्हणजे तुम्हाला कळतं ना पायलीत-
हो कळत की साात किलो.
पाच किलो.
बस
काय कळतंय आठ माफ्टी असतयं ती एक पायली असतयं अस- आता आमचां व्यवसाय म्हणून आम्हाला माहितीयेंत.
आमचा व्यवसाय नाय मी असंच देतो कोण-
आता तुमचा काय व्यवसाय असेल त्यातलं तुम्हाला माहितींये. आवो तुमचा कनस्ट्रक्शन मध्ये काहीतर आहे नां.
हों पण ते आता आमचा माणूसं बसलाय घरात.
होयं का.
होयं-
आणिं- ते काय बरं म्हणायचं? बाकी मग काय म्हणतायं तुम्ही? तुमच्या इकड पाऊस बीऊस झाला का नाही पुरे-
पाऊस आहो- झाला की.
चांगला पाऊस झाला का मापात झाला.
झाला की चांगला चालू पाऊस आमच्या हिकड.
किती पाऊस झाला?
पाऊस झाला की आता भरपूर म्हणजे चालूचं हाय दिवसभर.
आहो किती किती दिवसातंन पाऊस पडला बरं झालं बाबा- मला वाटलं ते कायतरी- काल लिनोचा कायतरी इशारा दिलेला मला वाटला आता दुष्काळच पडतोय काय आपल्या हिकडं.
नाही नाही तुम्हाला गोष्ट वाचून दाखवतो. सांगू काय तुम्हाला अ क कम्प्युटर. कॅम्प्युटर घ्यायचा आहे त्याबद्दल तुम्हाला सांगू काय काय गोष्ट वाचून दाखवू.
आवो कम्प्युटर एक घ्यायचांय आम्हाला म त्याच्याबद्दल जरा आम्हाला काही माहितीच नाही मग जरा माहि- ती द्या की-
का ते प्रोसेसर एक बघायचा कुठलं कंप आधी लॅपटॉप ची कंपनी बघायची कुठली घ्यायची आपल्याला.
मग आत्ता चांगली तुमच्या अंदाजे म्हणजे- आपल्याला कस पाहिजे तुम्हाला सांगू का, म्हणजे सगळ्या सगळ्या ठिकाणी वाप परत आला पाहिजे म्हणजे कशा साठी पण वापर आपल्याला असा टफ पाहिजे र रफ पण. पाहिजे आणि सपणहिजे दोन्ही पण त्यात पाहिजे. रफ आणि टफ असा. पाहिजे बघा कसा पण वापरा त्याला काय झालं नाही पाहिजे असं पाहिजे.
हा म्हणजे काय काय कॉम्प्युटर असतात त्यातून. फॅनचा आवाज येतो बघा असा असं तुमच्या चिककेसात तसा नाही आला पाहिजे.
हा ते हाय माझ्या एका मित्राचा. हो त्याचा जरा तापला का नाही फोन. म्हणजे तो कॅम्प्युटर कसा पंख्याचा आवाज येतो कसा काय होतो येतो?
तो गेम वगेरे जास्त खेळत असणार आहे, मुलांच्या बसून म्हणून तो तसा. हम त्याच्याबरोबर झालेला असत.
टॉपला येतं का फक्त.
नाही नाही गेमिंग लॅपटॉप नसताना तुम्ही त्याच्यावर गेम खेळताय काय पण करता. काय म्हणजे येणारच ना त्याची पण कपॅसिटी असते.
का तसा आवाज.
हो म्हणजे तसं काय वापरलं? मग तुम्ही कंपनी बघू शकता कंपनी.
पंखा का चालू होतो पण गेम खेळल्यानंतर.
ते आता आपण पंखा कसा लावतो गरम होत असल्यावर. कसा? कॅम्प्युटरचा मेंदू म्हणजे सी पी यू, सी पी यू म्हणजे प्रोसेस तर प्रोसेसर मग जर गरम झाला, तर त्याला फॅनची गरज लागणारच ना.
असं आहे काय म्हणजे अहो टेक्नॉलॉजी भरपूर पुढे गेलेल दिसले म्हणजे. एसी गरम झाल्यावर पण पी सी गरम झाल्यावर पण अ त्याला पंखा असतोय म्हणजे टेक्नॉलॉजी भरपूरच पुढे गेलेली दिसतेये.
त्याला पण ना. सस्त.
हॅलो.
हो लागतो की आणि त्यात अजून पण दोन तीन ऑप्शन असतात त्याला पसंद करायला कीट. हिट आणि थर्मल पेस्ट पण असते.
काय झालं?
हिट सिंग आणि थर्मल पेस्ट पण असते त्याला थंड करायला अजून.
तुमचा आवाज जरा कसा येतोय माहिताय का बारका येतोय.
आता कसा येतोय.
हॅलो
बोला आता येतोय.
हॅलो
काय म्हणताय हा बोला?
हॅलो
बोल बोल होय. काय म्हणताय? येतोय येतोय बोल होय होय. काय सांगत होता म्हणजे, कुठल्या कुठला चांगलाय आता
तुमच्यामुळे भरपूर कंपनी आहेत बघा ॲसोस आहे. ॲसोस लीनोवो आहे एसर आहे. नंतर ह भरपूर आहे असोसमध्ये पण तुम्हाला काय यूज करायचं आहे त्यासाठी एक म्हणजे कंपनीमध्ये कामाला किंवा अशा ऑफिस वर्कला हवा असेल तर त्यात असतो व्ही ओ ॲसोस रिओ बुक नंतर गेमिंगसाठी टॉप टॉप गेमिंग आहे तो जरा नॉर्मल गेमिंगसाठी युज करतात आणि आरोज जे आहे तो जरा हाय लेवल गेमिंगसाठी यूज करतात.
चांगला आहे की मग त्याच्या प्राईस पण भरपूर असतील की,
हो आरोजीची प्राईस त्या मापाने सगळ्यात जास्त आहे.
कितीपर्यंत आहे तुम्हा अंदाजे
आरोजीची प्राईज अडीच लाख तीन लाखपर्यंत जाते दीड लाखापासून पुढे आहे.
अरे बाप रे मग एवढं नाही आपण घेऊ शकत बघा काहीच
टफ गेमिंग तुम्हाला मिळू शकतो बघा पंचेचाळीसपासून
होय का?
हो टॉप गेमिंगमध्ये रायझन नाईन रायझन सेवन हे प्रोसेसर येतात. ते पण चांगले आहेत चांगले आहेत. ते पण म्हणजे ह्यानंतरच इंटेल नंतर तर एका वर्षानंतर अ लाँच झालेत.
होय मला तर बघा गेमिंग सा पण पाहिजे पण माझं बजेट जरा.... कमी आहे बरं का एवढं जास्त खूप जास्त माझं बजेट नाही म्हणजे कमीत कमी पन्नास एक पन्नास साठ पर्यंत येईल का गेमिंग लॅपटॉप
पन्नास साठ पर्यंत गेमिंग लॅपटॉप येऊ शकतो बरं का? त्यावर तुम्ही भरपूर अश्या गेम खेळू शकता उलफॉमकच खेळू शकता. जीटीएफाय खेळू शकता येने ते मोस्ट वॉन्टेड त्याचा आत्ताचं वर्जन पण खेळू शकता जेणे ली कोणती पण खेळू शकता प्रिंग्स ऑफ पर्सिया खेळ प्रिंस ऑफ परर्सिया खेळू शकता. अमेझिंग स्पायडरमॅनही चालू शकते त्यावर
होय का मग तुम्ही कुठल्या, कुठल्या गेम खेळतात?
त्याच्याबरोबर तुम्हाला एक्सबॉक्सच मेंबरशिप पण भेटते सहा महिन्याची. किंवा एक वर्षाची फ्रीरी, फ्रीरी गेम खेळाला.
मला असं कळलंय की आपण जर मॅक बुक घेतलं तर त्याच्यात त्याला सबस्क्रिप्शन घ्यायला लागतं कोडिंग साठी कुठलं स्विच वर्ल्ड, कशाच बाबा ते?
सबस्क्रिप्शन त्यासाठी नाही घ्यावं लागेल.
तेला हे घायला लागतं.
हो ते घ्यावं लागतं आपल्याला ते दहा हजार त्याची प्राइस असते. ते पण ते फ्रीमध्ये पण हो होत आता मॅकबुक एम फोरला आलंय पण मॅकबुक ऑफिस कामला किंवा ए आय प्रोग्रामिंग एडिटिंगला पण व्हीए पॅक्स साठी पण चांगला आहे बघा
छान छान म
आणि त्याची बॅटरी बॅकअप पण आहे. अ सात तास टिकतो तो सात
तुम्हाला लॅपटॉप बद्दल भरपूर माहिती दिसतीय म मला असं वाटतंय तुमचं काहीतरी इंजिनिअरिंग झालंय की काय? म्हणजे एवढी माहिती ते तुम्हाला लॅपटॉप बद्दल म्हणजे
हो दिशा क्लासमध्ये इंजिनिअरिंग झालंय माझं.
हो दिशा क्लास भरपूर फेमस आहे बरं का आपल्या सतार जिल्ह्यात म्हणजे असं मला वाटतंय त्याच्यासारखं क्लास म्हणजे विद्यार्थ्यांचं भलं शोधतात ते म्हणजे
हो सातारचे ते मेन सर आपल्या ओळखीचे आहेत.
होय का आहो त्यांनी त्या प्रतिकला जॉब ऑफर दिली आहे ना म्हणजे मागच्या वर्षी तो कामाला लागलाय आहे त्याला स्टार्टिंगला काहीतरी ऐंशी हजार स्टार्टिंगला पेमेंट होतं.
हो काय.
हा.. तुमच्या तुमचा तुम्ही कुठला लॅपटॉप घेतला?
ह लॅपटॉप घेतला बघा इलिनो लिजन घेतला.
अरे बापरे तो कितीचा भेटला?
अ अडीच लाख.
अडीच, अडीच लाखाला लॅपटॉप घेतला अरे बापरे मग तुम्ही खूपच श्रीमंत दिसताय?
श्रीमंत नाय हो कंपनीत आहे आम्हाला कंपनीने दिला होतो लॅपटॉप काम करायला. काम करायला लॅपटॉप दिलाय ओ तो.
अरे बापरे, बापरे म्हणजे तुमची आयक्यू लेवल पाहून तुम्हाला तो लॅपटॉप दिला काय?
हो प्रोत्साहनच आम्हाला तसं केलेलं सरांनी दिशा क्लासकडून
अरे बाप रे चांगला आहेना.
हो..
बरं ऐकाना, मला एक काम आहे, ठेवू का.
हा, चालतय.